हा ना हो येतोय येतोय हम कशी आहेस
मस्त तुम्ही
मी पण मजेत झालं का चहा पाणी
हो चहा पाणी झालं हो आत्ताच चहा पिऊन बसलो म्हटलं चला बोलून घेऊ ताई सोबत
अच्छा बर बर बाकी तुझ काय चाललं सध्या
मस्त काही नाही मी सध्या जॉब करते हो बडद्याला आहे मी सध्या फार्मा फार्मासुटिक कंपनी मध्ये मग तर मग तिकडे जॉब करून मग टाइम भेटतो तर मग
अच्छा
मग बोलून घ्यायच हो आता आली मी पंधरा मिनटं झाले
हा हा हा ह अच्छा आपण हा विषय घेऊया म्हणजे मुलगा आणि मुलगी इथे समानता ह ना हम्म हम्म चालेल तुला काय वाटत म्हणजे मुलांना आणि मुलींना ल समान अधिकार आहे की नाही कस आणि आधी पूर्वी कसं होतं
हम्म हम् मला म्हणजे पूर्वीच जर सांगितलं तर मुलींना फक्त टेन पर्सेंट अ सुटका होती फॅमिली पासून पण मग आता जर बघितलं तर आता आहे पण एवढी पण नाहीये एटी पर्सेंट आहे तरी म्हणजे मी माझं सांगते कि मला जॉब साठी बाहेर जाण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले मला खूप म्हनवावं लागलं घरी सांगावं लागलं की ज म्हणजे जॉब प्रत्येकाला मिळत नाही मिळाली तर मग मला त्याचा उपयोग करू द्या मग त्यासाठी मी खूप नवल्यानंतर मग माझे आई वडील माझ्यासोबत माझे वडील खास करून माझे वडील माझ्यासोबत एक महिना तिथे राहिले त्यांनी बघितलं वातावरण सगळं
हा
मला परवानगी दिली की तू करू शकते असं मग मुलांच तस नसत मुलांना काय मुलांनी सांगितलं मला इथे जायचंय मग फॅमिली पण हा मग जा तू कर मग तुझी इच्छा तुला जे करायचे ते पण एवढं फ्रीडम नाहीये मुलींना तरी आज म्हटलं म्हणजे तिने एक शब्द सांगितला की मला करायचंय तर मग तिला जाऊ देतील लगेच एवढं फ्रीडम नाहीये
हा मला आधी वाटलेलं की आता आहे म्हणजे कारण मी सध्या ऐक ना आधी आमच्या काळी तर म्हणजे नव्हत येवढ तर तू सांग तेचच होत पण आताच्या काळात मला वाटलं की म्हणजे आहे काही नाही मुली पण जातय असं काही एवढं बंधन नाहीय आहेत पण हम्म म्हणजे कुठे ना कुठे थोडंफार प्रमाणात आहे अजून आहे ना पण त्याला पण कारण म्हणजे समाज पण आहे ना आपला किंवा बाहेरच पण असुरक्षिततात
हम् हो आणि ते कस आता घरी पण म्हणजे वडिलांनी जरी परवानगी देऊन दिली एका शब्दावर पण मग लोक जे समाजातले लोक आहे ते म्हणतात अरे मुलीला काही बाहेर पाठवायचं असतं का मुली तर घरीच असतात मग मी माझ्या वडिलांना सांगितलं पप्पा म्हटलं जर तुम्ही मला तुम्ही मला एवढं शिकवलं नसतं तर मी अजिबात गेली नसती तुम्ही मला शिकवलंच का म्हटलं मग तुम्ही जर शिकवलं नसल तर मी पण बाहेर नसती पडली म्हणे माझा एकच ध्येय होता की तुला शिकवणं आणि त्यानंतर तुझ्या पायावर उभं माझ्या पायावर उभारायला जाते तर मग ही समाजाची लोक म्हणतात मग तु त्याच टेन्शन नको घेऊ मी येतो तुझ्यासोबत म्हटलं ते पण चालेल मला ते पण चालेल मला तुम्ही या माझ्यासोबत तिथे बघा तुम्हाला वाटलं की हे जागा योग्य आहे माझ्यासाठी तर मग तुम्ही की मला तिथे राहण्याची परवानगी द्या नसेल योग्य तर मग मी तुमच्यासोबत रिटर्न येऊन जाईल असा असं म्हणजे अ काही ना काही असतातच मुलींसोबत ह्या गोष्टी पण त्यांचची पण काळजी बरोबरच आहे कारण की आजकाल जर बघितलं मुलींसोबत पण खूप वाईट गोष्ट होतायंत मग त्याच एक कारण किंवा आई वडिलांनी मुलीला हे सांगण्यापेक्षा कि तू घरात बस किंवा तू लहानपणापासून तिलाय ना जुळो कराटे याचे क्लास जर लावले ना तर मग मोठ्या पण ती कसे एकदम दणकट होते आणि तर कोणाला पण सामोरे जाऊ शकते एवढी तिच्यात ताकद येऊन जाते ना
हम्म बरोबर आहे बरोबर तेच असंच करायला पाहिजे आणि थोडंफार म्हणजे आता तर तर मुली पण मुलांबरोबर नाही चालत आता म्हणजे प्रत्येक क्षेत्रात त्या आहेत आघाडीवर आजही आपण पाहतो नेवीमध्ये, आर्मीमध्ये, मिलट्रीत पण तरी थोड्याफार प्रमाणात तू बोलते तसं पण ते पण आपल्याला बघायला मिळतच ते प्रश्न आहेतच फक्त सुरक्षितता महत्वाची आहे त्यातनं
हो आणि ते कसं आपण हरियाणा साईडच्या मुली बघितल्या ना त्या बघा किती दणकट असतात प्रत्येक खेळाडू खेळाडू जर बघितला तर हरियाणा साईडचा असेल पंजाब साईडचा असेल किंवा ऍक्ट्रेस असतील ते पंजाब साईडचे हरियाणा साईडचे ह्या साईडचे खूपच जास्त असतात का कारण की त्यांनी आधीपासून त्यांच्या मुलींना असेल मुलांना असेल ट्रेनिंग दिलेली असते कि समोरच्या व्यक्तीशी कसं बोलायच कसं सामोरे जायचं त्यांना कुस्ती येते त्यांना इतर जुळो कराटे येतात त्यांना सगळं येते मगं त्यांना पण म्हणजे त्यांच्या आईवडील पण रिल्याक्स असतात ना की माझ्या मुलीसोबत पण काही म्हणजे रात्री अपरात्री अर्ध रात्री सुद्धा काय झालं तर माझी मुलगी तेवढी सक्षम आहे ती सांभाळून घेईल हा मगं अ मुलींना पायात चाळ घालण्यापेक्षा तिला बाहेर
बरोबर म्हणजे तिला ते तिला तेवढं कणखर बनवायला पाहिजे नाही की नाही आपण
हम्म अगदी आणि हे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आज आणि मगं, आणि मगं ते कस लग्नानंतर पण मंग मुलींसोबत मगं वाईट म्हणजे लोक योग्य पद्धतीने नाही वागत मगं त्याचा पण तिच्यावर- मनावर असर होतो मगं तिच्या फॅमिलीला जरी तिने सांगितलं तर मगं प्रत्येक फॅमिली अशी नसते की अफोर्ड करेल मुलींना मगं समाजाची भीती असते त्यांच्या किंवा लग्न झालेले मुलगी घरात बसलीय पण मगं तिला जर तुम्ही तिच्या पायावर उभं केलं स्टेबल केलं तर मग ह्या गोष्टी होणारच नाही मंग शेवटचा पर्याय तिच्याकडे आत्महत्या असतो मगं ती जीव देऊन द्यायची शेवट त मग त्यापेक्षा मग आं मुलीलाच कणखर बनवलेलं महत्त्वाचं आहे.
हो तिला तिच्या पायावर उभं करणं, परत आपली शारीरिक संरक्षण कसं करायचं- आता मेन म्हणजे त्या, ते पण व्हायला- पाहिजे ना गं असेय. हुं-
नि त्यानां पण शिकवन द्यायला पाहीजे, कि बाबा आता जर कोणी बॅ- टच केलं गुड टच काय, असतं बॅड टच काय असतं, आणखीन कोणी काय खायला दिलं. - ते खायच नाही, अनोळखी व्यक्ती- सोबत बोलायच, नाही मग ह्या प्रत्येक गोष्टी तिला लहानपासून शिकवल्या तर मगं ती -ती पण त्या- मार्गाने योग्य चालते असं-
ते तर आहेच, जसं आपण मुलींना शिकवतो ना- पण आता मला तुझ ऐकून असं वाटतय, तसच मुलांना आपण ते श- शिक्षण द्यायला पाहिजे कि, प्रत्येक मुलीची स्त्रीची- आई बहीण म्हणून काळजी घेई- त्या नजरेने बघतर ते समाजाच चित्र कुठ तरी बद- म्हणजे मुलांना पण हे शिक्षण दिलं पाहिजे.
हों हों अगदी बरोबर सांगताय तुम्ही -तुम्ही सांगता आणि त्याप्रमाणे मगं म्हणजे कसं मुलं रात्री बारा वाजता येतील, एक वाजता येतील, ना आता आई वडील दरवाजे उघडूनही देतात. ये बाबा तू आला ना- साठी तूझीच वाट बघत होतो पण असं नाही करणार की तू रात्रभर बाहेर रा- तू अजिबात येऊ नको आणि दुसर्‍या दिवशी- त्या मुलाची हिमत नाही व्हायला पाहिजे क तो रात्री बारा वाजता येईल तो दहा वाजेशी घरी यायला जस मुलींना तुम्ही करतात नां की तू आठ वाजेस बाबा- पर्यंत घरी यायला पाहिजे. तसच मुलांना करा तुम्ही आठ नका करा, मुलांना दहा करा, तुम्ही जास्त- जास्तीत जास्त. पण त्यांना म्हणजे एवढं हां एवढं त्यांना स्ट्रीक्ट वा- वागत नाही मग ते कसं आजकाल मग मुलांमध्ये पण अं- म्हणजे सहशक्ती नाहीचेय ते -सह न करून घेतील आई -वडील काय बोलतील ते मग त्यामुळे मग ते थोडस- चुतच वातावरण. आणि रात्री तो कुठे जातो, एवढ्या वेळपर्यंत कुठे बसतो. ह्या गोष्टी पण घरच्यांनी लक्ष द्यायला पाहिजे थोड्याफार. जायला पाहिजे त्याच्या मागे चल बाबा आम्ही पण ये- तो तुझ्यासोबत आज तू कुठे बसतो काय करतो. त्याचे मित्र कोण, सगळं- लक्ष द्यायला पाहिजे. जस मुलींच करतात ना- की मुली मैत्रिणी कोण आहे तुझी, मग मैत्रिणीशी बोलतात, मैत्रिणीच्या आईशी बोलता-. तसंच तुम्ही मुलांचं पण करा.
नाही ते ब गोष्ट बरोबरच आहे ना गं, म्हणजे हे तसच व्हायला पाहिजे.
होः आता मी माहितेय कसं कळत पण वळत नाही असं झालंय.
हं आता जरी पणं सगळीकडेच समानता आलीये अगदी. म्हणजे आ घरात पूर्वी पेक्षा आता खूप बदलेय आहे पूर्वी कस- मुलांचीच लाढवायची तसं नाही आता दोघांना थोडी समान वागणूक असते घरात
हो, ही एक गोष्ट आ-
कायद्याने पण तर तस धिलेलं आहे आता मुलींना हक्क कायद्याने- पण दिलाय-
पूर्वी नव्हता बघा, आता आहे म्हणजे मुली पण आपल्या आईवडिलांचं तेवढंच- ते असतात.
हों ते करू शकतात.
हां हां आणि आता इथून पुढे तर आं- म्हणजे कध कधी -कधी मुलीच असतात आईवडिलांना तर त्या पाहतात. पुढे आईवडिलां जास्त काय हल्ली थोडं बदललय चित्र पूर्वीपेक्षा बरच
हो आता तर बघा ना माझी फ्रेंड आहे तिनेच तिच्या म्हणजे वडिलांचं नाव काढून तिच्या आईवडिलांच काही डिव्होर्स वगैरे झालेला तर तिच्या आई वडिलांचं नाव काढून तिच्या आईचं नाव लावलंय तिने तिच्या नावामागे
पूर्वी होते ना पितृसत्ताक समाज आता ते बरोबरीला आलोय असं आपलं झालंय तरी थोड्या म्हणजे आलोय काही प्रमाणात आहे काही तू म्हणते तस थोडं मागे पण आहोत म्हणजे थोडाफार फरकाने अस
कस गावाकडे म्हणजे गावाकडे लोकांचे विचार अजून सुद्धा तसेच आहेत ज पूर्वी होते पण त्याच्यात क्वचित एक दोन लोक असतील की त्यांचे विचार बदललेत पण मग जे शहराकडे तर सगळे बोल्ड विचाराचे आहेत म्हणजे प्रत्येक व्यक्ती जिच्या त्याच्या लाईफ मध्ये व्यस्त आहे आणखीन मग त्यांना तर हे स मानता आहे तिथे जी स्त्री पुरुष समानता ना ती आहे कारण की बाया पण जातात कामाला माणसं पण जातात कामाला सगळं म्हणजे तिथे सगळं चांगलं आहे आणि गावाकडे बघित तर म चूल आणि मल बाई साठी आणि माणूस दिवस राबेल त्याला शेवट रात्री जेवण द्यायचं त्याचे पाय चेपायचे आणि मग झोपायचं
बरोबर
हो
हो बरं वाटलं तरी पण समाजात काय चाललं ते तरी कळलं
हो म्हणजे क ते कसं आात झाले का आपले दहा मिनिट हो हो चालेल चालेल. हो हो चालेल.